हा काय करायलस
लय तुमही
हम्म मी पण बसलोय मग पावसाळा सुरू झालाय पाऊस
हो म्हणजे नॉर्मली आहे पाऊस इकड पण कोवडा पण नाहीय होय
मग कसं पावसाळ्यात कसं आता अ आपल्याला कस बाहेरच जास्त खायला आवडत त्याने पावसाळ्यात म्हणजे बघा कस कांदाभजी वगैरे म्हणजे कसं आपण अ पावसाळ्यात पण काय अ म्हणजे पावसाळ्यात काय काय पण करू शकतो त्याच्या मी तुम्हाला रेसिपी सांगतो
होय होय सांगा की म्हणजे आता पावसाळा आलाय त्यामुळे मी करीन घरात
हा चालेल अ मग आता बघा सगळ्यात महत्वाच म्हणजे आपल्याला सगळ्यात म्हणजे फेमस आहे तो आपला बॉम्बे वडा तो पण आपण घरच्या घरी करू शकतोय हा म्हणजे बटाटे शिजवून घ्यायचे आणि म्हणजे बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची म्हणजे त्या आता कस हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबिरची पेस्ट करून त्याची भाजी तयार करून घ्यायची मग त्याच्यानंतर ना बेसनच बॅटर तयार करायचं त्या बेसनच्या बॅटरमध्ये कसं ओवा परत सोडा
हम्म
अ घालून ते बॅटर तयार करायचं आणि त्या आपण तयार केलेल्या मिश णा बटाट्याच्या छोट छोटे गोळे करायचे आणि ते तेलात डीप फ्राय करून द्यायचे मग त्याच्या मग आपले वडे तयार होतात आणि जो ते त्याच्यासोबत जो पाव असतो
बर हम्म हम्म्
च्या घरी करू शकतोय म्हणजे आपण काय करायचं की इष्ट मिळ आपल्या दुकानात मिळते त्याच्यात हा मग ते आपण काय करू शकतोय कि ते इष्ट आणायचं आणि ते पाण्यात एक वाटी पाण्यामध्ये एक चमचा इष्ट घालायचा आणि भिजवत ठेवायचं आणि त्या मैद्यामध्ये कस थोडस मीठ टाकायच आणि ते इष्ट टाकून अ पूर्ण तो मैदा मळून घ्यायचा आणि मळून झाल्यानंतर न मग ते पाच मिनट पाच ते दहा मिनिट अ झाकून ठेवायचं मैद्याच बॅटर ते म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की ते अ फुग पीठ ते फुगत जास्त हा मग एक दहा पंधरा मिनिटानंतर न मग त्याचे छोटे छोटे गोळे तर करून घ्यायचे आणि गस गॅस व कडई ठेवायची आणि ती फ्री हिट करून घ्यायची दहा मिनट आणि आपल्याकडे जर तो पावा टीन नसेल तर आपल्याला कुकरचा डबा असतो आपल्या घरामध्ये हा त्या कुकरच्या डब्याला किंवा केक त्या किंवा केक टीन सुद्धा घेत आपल्याला चालतो त्याच्या मला कस तेल तेल लावून घ्यायच आधी आणि त्यात ते छोटे छोटे गोळे ठेवायचे आणि वरून त्या गोळ्यांना पण तेल लावायचं आणि झाकून एक दहा मिनट ठेवायच आणि एक दहा पंधरा मिनिट बेक झाल्यानंतर ना ते काढून घ्यायचं आणि आपल्याला घरच्या घरी बाजारासारखे पाव आपल्याला घरच्या घरी तयार होतात हा म्हणजे आपल्याला बाहेरून पाव आणण्याची सुद्धा गरज नाही आपण घर घरच्या घरी करू शकतो आपल्याला म्हणजे बाहेर मिळते तस बॉम्बे वडा आपण घ त्याच्या घरी करू शकते हा आणि परत त्याच्यानंतर ना आपण अ ब्रेड पकोडा सुद्धा करू शकतोय हा म्हणजे कस आपण ब्रेड अ ब्रेड आणतोयच म्हणजे असतोय आपल्या घरामध्ये किंवा आपण ब्रेड आणायच आणि आपण बस पीठ घ्यायचं त्या त्याच्यामध्ये ओवा खायचा सोडा अ घालून पूर्ण ते जास्त पातळ पण करायचं नाही घट्ट पण करायचं नाही अस जाडसर बॅटर तयार करून घ्यायचं आणि ते ब्रेड अ त्यात त्या पिठामध्ये टाकायची आणि डीप फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यामुळे आपल्या तो ब्रेड पकोडा सुद्धा तयार होतो आणि ह्या ह्यातला जर आपण पाववाडा जर करायचा असेल
हा
तर आपण त्याच ब्रेडला ब्रेड फक्त तसाच त्या पिठामध्ये न टाकता त्या ब्रेड वर आपण जी वड्यासाठी तुम्हा आता सिती त्याची जी बटाट्याची भाजी आहे ना तशीच सेम भाजी तयार करून घ्यायची आणि त्या अ ब्रेड वर पूर्ण पसरवायची
हा
हा आणि त्याच्यावर परत अजून एक ब्रेड ठेवायचा आणि ते पूर्ण त्या पिठात घळवून तेलामध्ये सोडायचं म्हणजे हा आपला पाववाडा सुद्धा तयार होऊ शकतो
तोरा होते हो
हा परत त्याच्यानंतर अजून आपण अ कोबीची भजी ी करू शकतोय हा म्हणजे कोबीज कसा पूर्ण बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कस मीठ चिरलेली मिरची अ लाल तिखट हळद परत चाट मसाला आणि खायचा सोडा धने टाका ओवा टाकायचा आणि बेसनचं पीठ टाकून पाणी न घालता ते ब घ करून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे तेलामध्ये फ्राय करायची म्हणजे कस कोबीज ला ऑलरेडी पाणी सुटते त्याच्यामुळे आपल्याला त्यात पाणी टाकायचं नाही न पाणी टाकता ते बॅटर तयार करून घ्यायचं आणि तेलामध्ये फ्राय ून घ्यायच त्याच्यामुळे कस की आपल्याला ब्रेड काय कोबीचे कोबीची भजी तयार करून मिळतात आपल्याला हा आणि आता नवीनच एक पदार्थ बघितला होता परवा म्हणजे म्हणजे आता मी पण ट्राय करणार आहे तू तू पण कर म्हणजे आपलं हा म्हणजे आपलं अ अ फ्लावर असतो का नाही हा मग तो फ्लावर अं त्या पाण्यात तो आधी शिजवून घ्यायचा फ्लाॉवर
हा हा हा
त्यात थोडस हळद आणि मीठ टाकून तो फ्लावर थोडासा शिजवून घ्यायचा आणि शिजवून झाल्यानंतर तर ना मग अ बेसनपिठामध्ये चटणी मीठ ओवा कांदा टोमॅटो घालून पूर्ण बॅटर तयार करून घ्यायच आणि आपला जे टोस्टचा जो चुर्र असतो
हा
तो घ्यायचाय आपल्याला आणि तो जो फ्लावर हाय त्याचे मोठे मोठेच गड्डे जे अस तात तसे तसेच ठेवायचे पूर्ण बारीक करायचे नाहीत. मग ते मोठा ज गुड्डा त्या बेसनच्या बॅटरमध्य आपल्याला घोळवायचा आणि त्याच्यानंतर तो त्या टोस्टच्या आ म्हणजे ते ब्रेड क्रम्स असतात
हा हा हा.
हा त्याच्यावर तो त्याच्यात टाकून पूर्ण ते मिक्स करायचा आणि मग ते तेलात तळायच मग त्या आपल्याला कस टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज सोबत सुद्धा आपण खाऊ शकतोय म्हणजे कसं एकदम पटकन हो होणारी ही अ रेसिपी हे उन्हाळ्यामध्ये. मग तुम्ही अजून काय काय ट्राय केलंय का उन्हाळ्यात? पावसा आ म्हणजे पावसाळ्यात.
हम्म. तर साधी सोपी रेसिपी आहे की म्हणजे आता तुम्ही आत कसं असतय आपल्या घरी ब्रेड्स वगैरे पण आणतोय घरी कारण आपण लहान मुलं आपले वगैरे खातात हम्म. आणि घरी बटाटे सुुद्धा असतातच की आपल्या. हम्म तर साधं काय करायचं आपल्याला मिरची असते ती म्हणजे लहान मुलांसाठी ठी जर करत असाल तर काय करायच की थोडी प्रमाणात मिरची घ्यायची आणि ते काय तेलात आपण म्हणजे जशी ब बटाटे भाजी करतोय ना तसं नॉर्मली करून घ्यायचं बटाटे भाजी वगैरे म्हणजे आधी शिजवून घेतलं की म्हणजे ते बटाटे भाजी चांगली होत त्या बटाटे शिजून आधी घेतलं तर मग तस घ्यायचं आणि जे आपलं या हे काय करायचं की आपण त्या ब्रेडला थोडस म्हण जे थोडसच भिजवायच पाण्यामध्ये आणि ती जी आप पण केलेली ही हाय कनाय बटाटे भाजी
हा.
ती बटाटे भाजी त्यात हे करायची आणि ती पिठामध्ये थोडी अशी गोळवायची अशी थोडी थोडी
हा.
नॉर्मली जास्त पण लावायच नाही ते आणि ते तुम्ही तूळून म्हणजे खाऊ शक आणि लगेज पण होतय हे म्हणजे अस झटपट रेसिपी म्हणायच गेलं तर आणि सकाळची गडबड असल्यामुळे ही रेसिपी लगेच होत त्या असं म्हणजे रेसिपी आहे. हे बग
पण कोथिं कोथिंबीरची वडी सुद्धा करू शकतोय म्हणजे उन्हाळ्यामध्ये कस जेवणासोबत आपल्याला काहीतरी लागतय की हा म्हणजे आप पण कोथिंबीरची वडी दोन प्रकारे करू शकतोय म्हणजे कसं हा म्हणजे कोथिंबीर चिरून घ्याय ची आधी बारीक आणि त्याच्यामध्ये आप बेसन पीठ ओवा लाल तिक कट हिरवी मिर हळद आणि गरम मसाला धनी अस घालून पुर्ण ते मिक्स करू मळू पण शकतोय ते पीठ किंवा मिक्सरला त्याची पेस्ट ट सुद्धा करू शकतोय आणि मग ते कस आपण वाफउन घ्यायचंय म ते पीठ आपल्याला हा म त्याच छोटे म्हणजे मो असे लं लांबडे लांबडे गोळे करून पण आपण अ वाफऊन घेऊ शकतोय किंवा एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये ते पूर्ण बॅटर र वातून सुद्धा आपन ते वाफऊन घेऊ शक मग त्याच्यानंतर ते वाफवून झाल्यानंतर न त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या
हा
वड्या पाडून घेतल्यानंतर न कसं आपण त्याला आपण तळू पण शकतोय किंवा फ्राय पण करू शकतोय म्हणजे एके-कांना कस की जास्त तेलकट आवडत हा म्हणजे एकेक मग त्याच्यासाठी काय करायचं कि एका कढई मध्ये थोडस तेल टाकायचं त्यात जिरं महुरी कडीपत्ता टाकायचा फक्त आणि ज्या वड्या आपण तयार त्या -त्या कढईत टाकायच्या आणि पाच ते दहा मिनिट असं परतत राहायचं त्याच्यामुळे कस ती वडी खाली चिटकत नाही आणि एकदम लालसर असा कलर येतो त्याला आणि आपण ते अ म्हणजे डीप फ्राय न करता आपण असं फक्त त ट्राय केलं तरी पण चालतय.
होय- होय
आणि आपण डीप फ्राय पण अ करू शकतोय मग आता मी सांगितलेलं तुम्ही- म्हणजे ट्राय करा घरी
होय -होय चालेल -चालेल हा -हा